हॅलो.
हॅलो, हां बोला
हा तुमचा आवाज खूप कमी येतोय.
हॅलो.
हा तुमचा आवाज खूप बारीक येतोय म्हटलं.
आता येतोय?
हो आता परफेक्ट आहे.
हा झालं का काम?
हो झालं ना, तुमचं
काय हो, झालं आत्ताच सगळं आवरलं आणि बसले आराम
अच्छा!
झालं, आता काय ना आता बसले.
बरं.
झालं जेवण वगैरे
हो जेवण झालं, आवरून झालं, आता आरामच करत होते.
अच्छा!
हम्म. काय म्हणताय?
मग आमच्या इकडे, म्हजें असं
तुमचा खूप
हॅलो.
हा आता व्यवस्थित होतोय, मध्ये मध्ये ना खूपच कमी होऊन जाते. ऐकायला येत नाही असं
अच्छा! अच्छा!
हा बोला की, काय म्हणतात.
हा, आता बघ बघ ना, भरपूरच म्हणजे देवाच वगैरे सगळी कळ करतायेत लोक म्हण मंदिरात वगैरे भरपूर लोक राहतय, स्वामींच पण जाम लोक आता करायला लागले.
हो आम्ही पण आत्ताच, मागच्या आठवड्यात अक्कलकोट वगैरे जाऊन आलो.
अच्छा! मस्त आहे.
हा.
अरे.
चांगलं आहे हे लोक परत आता देवधर्माकडे वळायला लागले
हो ना तेच आमच्या इकडे पण संघ स्वामींच मठ आहे तर तिथे जातात सर्व म्हणजे कार्यक्रम वगैरे असतात ना तर का मला सप्ताह वगैरे असतो ना दोन टाईम सप्ताह असूय एप्रिलमध्ये आणि डिसेंबरमध्ये तर कार्यक्रम असत तिकडे भरूर लोक म्हणजे प्रचंड गर्दी असते खूप लांबून लोक येतात त्या तिकडे पाया पडायला वगैरे ह रबरदी असत पारन वगैरे लावतात जाम लोक
हम्म आणि ते चांगलंच आहे करायलाच पाहिजे आजकाल च्या जगामध्ये अ संस्कार टिकून राहणे आधची संस्कृती पुढच्या आपल्या पिढी पर्यंत पोहो खूप चांगलंच आहे एका प्रकारे आपण आपल्या संस्कृतीशी जुडून राहिला पाहिजे
हा ना तेच आणि देवाच थोडं तरी करायलाच पाहिजे
हो आणि त्याच्या म्हणजे आपल्या आयुष्यावर त्याचा बरासा फरक पण पडतो आपलं आयुष्य आपल्याला सकारात्मक वाटायला लागत रोज पण असं छान वाटतं असं देवाच पूजा वगैरे केली की
नात मी म्हणजे एक मस्त मन शांत होतं मग मंदिरात वगैरे गेल की म्हणजे जेवढ टेनशन वगैरे असतं ते टेनशन सगळं तिथं म्हणजे असं एक देवाकडे बघून असं बघतच राहावं असं वाटतं देवाकडे
हा
भारी वाटतं आता तर आता आणि आता तर बघा ना पाऊस नाहीय काय किती टाइम झालं पाऊस भरपूरच नाही
या वर्षीचा दुष्काळ सांगितलाय
हा ना तेच गेल्यावरती तर किती लवकर पाऊस पडला यंदा पाऊसच नाही
इतकं अधर्म वाढतय इतकं काय काय होतय ते पूर्वीसारखे दिवस आता हम्म पाप वाढलंय आता
हा भरपूर आता किती लोक आता मारत आहेत किती लोक भरपूर लोक जात आहेत
हम
काही ना काहीतरी म्हणजे अपघात घडतच आहे
हो ना एकही महिना असा चांगलं जात नाही की काही वाईट ऐकायला येणार नाही
हय हो ते आणि बारकी बारकी म्हणज जन्मलेली मुलं सकटमध्ये जातय म्हणजे असं ऐकून बघूनच किती हे होतं आपल्याला त्या त्यांच्या घरातल्याना तर किती त्रास होईत असेल त्या आपल्याला चवढ त्रास होतो पाजे
तेच ना
हे कोरोना नंतर तर खूपच काही काही ऐकायला आहे तर कोरोनाच्या आधी आधीची परिस्थिती बरी होती पण हे कोरोना नंतर तर खूपच अस विकट परिस्थिती आहे
कोरोनापासून विकास खप झालाय सगळं तेव्हाच जेवढं तेव्हाच जो करेन ना त्याला म्हणजे? काय होऊ नाही शकत.
हो, ते तर आहे.
एक एक वेगळीच ऊर्जा भेटते माणसाला. असं- आयुष्यामध्ये पण त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात. हो.
समजत सगळ देवाच कस काय असतं? हा थोडं- पाहिजे तेच. थोडस तरी पाहिजेच.
हम्म. तुम्ही पण करता का, गुरुचरित्र पारायण वगैरे?
हो, मी लावलेलं पारायण.
हो का? मी पण एकदा केलं होतं. पण आता होत नाही. पण तरी माझ्याकडून, मी आधीपासून- हो. मी आधीपासून महादेवाची भक्ती करते. तर मग असं काही सोमवार वगैरे असलं तर याच- अध्याय वगैरे वाचते. शिवलीलामृतचा दहावा, अकरावा अध्याय.
चांगलंय, चांगलंय. आमच्या इथे पण मंदिर आहे. महा- वागेश्वर महादेवाचं. आमच कुलदैवतच म्हणजे आहे. ते वागेश्वर महादेव -
अच्छा. आणि हल्ली, हे हे खूप चांगलं झालं पण हं. ते आता ते देऊळबंद सिनेमा काढला- आणि परत लोक वळले. लोकांना कळालं की भक्तीचं महत्त्व काय असतं. हा. लोकांच्या मनावर तर - हो. लोकांच्या मनावर- हो. त्याचा खूप असा सकारात्मक प्रभाव झाला. आणि - असं यायला पाहिजे. लोक पण त्या तशा गोष्टींनी प्रेरित होतात. लोकांना पण एक हे पाहिजे असतं. म्हणजे त्यांना असं आरसा दाखवणारं कोणीतरी पाहिजे असतं.
बाय. ह. देव आहे सगळ्यांच्या पाठी. फक्त आपण देवाला मनापासून प्रार्थना केली तर, देव आहेत.
हम्म. बाकी मग तुम्ही अजून कुठल्या कुठल्या- पाठ वगैरे करतात? मंदिरात कसं जातात? वगैरे.
आमच्या इथून असं म्ह मी. आम्ही पण जाऊन अक्कलकोट- ला. हो अक्कलकोटला मी पण भरपूर वेळा जाऊन आले.
अच्छा. आम्ही आता पहिल्यांदाच गेलो होतो.
अक्कलकोटला मी गेले भरपूर वेळा. माझा भाऊ पण आत्ता जाऊन आला. मधी- एकविरेला वगैरे तर जास्तच जाण होत. जवळ आहे ना ते? जवळ म्हणजे लागतात तीन तास- तीन तास तरी लागतात आमच्या इकडे जायला. पण तिकडे जास्त जातो आम्ही दर महिन्याला फेरी असते. ते एकविरेला.
अच्छा. आम्ही पण गेलो होतो आत- म्हणजे मी पण दोन वेळा जाऊन आली. कारल्या च्या एकवीरा देवीला ना?
हा हा कारल्या -
हम्म.
आणि तिकडे तर- तिकडे पण पालखीला भरपूर गर्दी. एवढी गर्दी असते की प्रचंड सांग- पाय ठेवायला पण जागा नाही एवढी गर्दी.
तिकडे नवस माांनलेले असतात लोकांनी ते खालच्या- पायथ्यापासून तर थेट वरपर्यंत कोणी गुडघ्यावर- चढून जात. कोणी बसून जात. म्हणजे खूप कठीण कठीण नवस असत-
दिवस आणि टी देवी पूर्ण म्हणजे पावतय सगळ्यांना म्हणून ते
हो तेचच त्याच सत्व हो तिचं सत्त्व आहे म्हणून लोकांची पण तेवढी श्रद्धा आहे तिच्यावर
श्रद्धा आहे, भरपूर लोक मानतात आईला पण
हो.
भरपूर गर्दी असते, पालखीला तर जास्तच गर्दी आणि इतर दिवशी पण जास्त गर्दी असते, पालखीला तर असतेच आणि इतर दिवशी
अ सुट्टी वगैरे नव्हती सोमवार मंगळवारीच गेलेलो. तरी म्हणजे खूप नाही नाही म्हणत खूप गर्दी होती जवळ जवळ आम्हाला अ गर्दी पण नव्हती तरी पाऊन तास लागला होता दर्शनाला
टाईम लागतो, दर्शन पण मस्त होते एकदात मध्ये गेल्यावर
ह आता तर अधिक मासमध्ये तर लोक खूपच जात असतील?
हो अधिक मास भरपूर लोकं जातात.
हो ना. आमचं तर आस नशिब आमचं तर असं काही अस ठरलेलं पण नव्हतं म्हणजे असं काही आखलेलं पण नव्हतं अक्कलकोट जाण्याचं अचानकच आमच्या घरचे अस चालले होते इकडे त्यांच असच बोलणं झालं की, जायच का? जाय का म्हटलं तर ते जमूनच गेला असं म्हणतात की, सहसा ज्याने ठरवलेलं असतं त्याच पण हा बोलवण्याशिवाय जाणं नाही होत अस हो आणि जे आमच्या सोबत जे येणार होते आमच्यासोबत जे येणार होते ते दोन तीन महिन्या आधीपासून अ ठरवत होते की, ह्या तारखेला जायचं, त्या तारखेला जायचं आणि नेमकं तेच आले नाही आमच्यासोबत आणि आमचं नुसतं असं बोलण झाल होतं तरी आमचं जाणं होऊ गेल.
नशीब जाम चांगलं आहे, स्वामींनी तुम्हाला बोलावून घेतलं.
हो आणि खूप छान दर्शन झालं आम्हाला आरती भेटली, परत ते वटवृक्षाच्या मंदिराच्या इथ अभिषेक झालेला होता आणि नेमकं ते अभिषेकच्या काही दोन तीन थेंबाच चोरलेलं असेल ते अर्ग वगैरे तर ते ब्राह्मण आमच्या कडे स्वतःहून आले होते ते अर्ग द्यायला, कि घ्या तुमच्या नशिबात ए तुम्ही तुम्हाला स्वामीनी प्रसाद दिला आहे तर घ्या असं आम्हाला इतकं छान वाटलं की म्हणजे आम्ही असं कधी डोक्यातही विचार नव्हता केला की आपलं जाणं होईल नाही होईल म्हणजे असं अचानकच खूप भारी झालं पण
चांगलं आहे ना.
हम्म त्यानंतर आम्ही गाणगापूर पण गेलो होतो.
हो गांजापूरला पण मस्त बघण्यासारखं आहे. तिथे तर भरपूर लोक येतात ते देव म्हणजे जे भूत वगैरे उतरावयाला येतात ना?
हो बापरे अवघड, एकदम भयंकर दिसत ते
हा भयंकर भीती वाटते जाम
त्याआधी आम्ही अमरजा आणि भीमाच ते संगम आहे नदीवर तिकडं स्नान केलं होतं. तिकडून तयारी वगैरे करून मग मंदिरात गेलो. तर छान झालं दर्शन पण आ आधी ते असं म्हणे की अ छोटूशी जागा असायची, त्याच्यामधून दर्शन घ्यावं लागायचं पण आता तर आपल्याला मूर्ती पूर्ण स्पष्टपणे पाहायला भेटते.
दिसते हो दर्श नसते. झालं आपलं दहा मिनटे झालेली आहे.
तुमच्याशी बोलून छान वाटलं.
हो मला पण मस्त वाटलं बोलून.
हो चालेल.
बाय हा बाय बाय